बोल, येन जेवाले, जेवण
हाव का?
हम्म.
पैशे आले का तुम्हाला मग?
तीनशे रुपये, तीनशे आले तीनशे
किती आले?
तीनशे एकोणवीस.
तीनशे एकोणीस रुपये, किती कॉलचे?
काय आता ते पंधरा कॉल केल्यावरच आले पूर्ण.
हाव का? नाही आले तर आमच्या ताईले येईला ना, ताईचे तीस कॉल झाले की पूर्ण.
हां.
त्याईले आले दोन हजार रुपये.
तिले दोन हजार आले काय?
हाव हाव.
हो का? मला फक्त तीनशे आले आणि माले तीस कॉल झाले नाहीत, पंचवीसच झाले.
हो का? माया सात कॉलचे आले मले एकशे चौसष्ट रुपये.
हो काय?
सात कॉल केले ते म फक्त सातच केले, मग मोबाईलच स्विचऑफ झालता.
हां.
चार चिनस नव्हता लागू राहिला मग म राहूं दिला चार-पाच दिवस.
हो काय?
आज तो ये ना चार्चिंगले लावून दिला मले.
हां.
मेला लाव म्हने लावशील त फोन.
ह् हम् हम्म.
पहिला तर शंभर टक्के करून घेतला तो.
हो घरी जाऊ आता, काम चालूयत घटायची तर.
हा हो का
हम्म
हम्म अ काय म्हणतात तेल त पोरी आयल्या घरी.
नाही गेल्या
हो का झाले काम.
हा
काम झाले का म्हटलं.
काम झाले आता भांडे राहिले फक्त जेवण झाली की भांडे घास
होव का
भांडीच राहिल्यात.
हो
हम
आमचीही झाले सगळं जेवण खाणं झाले मग म म्हटलं लावतो. म्हटलं सगळं झाल्यावर फोन.
हम्म
ते कामात काम सुचत नाही ना मग.
हा
ह् ते एखादशी काकूच्या पोरीचं तिचं लग्न झालं म्हणतात वो.
तुला माहीत नाही का.
लाईना पोरीचं.
पळून गेली ना.
हो का
हा
मला कोणतरी कोणतरी आलत प मा घरी ते सांगे म्हणे फोटो पाहिले म्हणे म्हणे.
हा हा हा
अ आळंदीले केलं म्हणे तिने लग्न.
हो काय. पळून जाऊन केल तिनं लग्न नाही नाही.
तिची बहीण राहिती की नाय आळंदीले. तु माहिटलं मग तिथंच एखादा पोरगा पाहियलाशी ना लावून असशील येई ना.
हिवरखेडचाच तर पोर हाय.
हा कह
हम्
पोरगी किती बयाडी होती.
लय वाटे नाही असशी निंगीन म्हणून ते.
तिला कायचं असत हे नव्हतं विचार बोलायचं नाही काही नाही काम नाही.
ह
वाटतही नाही बयाड्या बुयाड्या पोरी अशा करतील म्हणून. आजकाल काही खरं नाहीे आहे.
हम्म हम
अ तिच्या आईने मस्त लावून दिलं असतं ब आता दोन्ही बहिणी सुकी
नाहीत काय तर किती चांगल्या दिला ते ये ना ते पोरी दोन्ही
मग नाही तर काय.
हम् घरी आळंदी वाली तर लय चांगली आहे घरी.
हा आळंदी वाली सुखी आहे म्हणते.
हा हिच्याइसाठी चांगलंच पाहिलं असतं.
नाही तर काय हो आता तिची आई समजा किती मग नाही तर काय पाहिलं असं बिचारी ना तिच्या एवढ मोठी कष्ट करते बिचारी वावरात वावरात. त्याचे बाबा दारू पेता. तरी तिच्याही चालूच रायते.
एकटी जाते ती बाई वावरांगे.
मग नाही तर चालूच राहते ना माय काकू. इकडला तिकडे हे करू देन ते करू दे. एकटीस सार करती. या पोरीन अस नव्हत करायच.
नाही
हम्म तस वाटलच नव्हत ना अशी करीन म्हणून ते.
हम्म
थांबा. मी आवाज देतो थांबा.
हा
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो किती वेळ हे फोनवर? हॅलो